हॅलो नमस्कार मॅडम
हा नमस्कार नमस्कार
हा आवाज येत मला
हो येतोय-
हा हा ह काय चाललंय म्हणत
काय नाही चाललेचशी वाईच तयारी चाल- जेवायचं आता बोला बोलाल ह जेवायला बनवण दो डक्याची भाजी चपाती वरण भात
दोडक्याची भाजी बर आवडते का तुम्हाला दोडकं
आवडतं आम्ही सगळ्यां भाज खतो हा मुलांना नाहीत आवडत सगळ्या भाज्या पण
हा मुलांना मुलांना भेंडी बटाटा
आमच्यात नाही भेंडी पण आवडत नाही भेंडी नको वांगी नको असत शेपूची भाजी नको हम
अच्छा नाही आमच्याकडं- मुलीला माझ्या तर म्हणजे विचारूनच भाजी डब्यात द्यावी लागते नाही तर डबा परत येत तो संध्याकाळी न शाळेत न हा मग ते आदल्या दिवशी विचारून ठेवायचं कोणती भाजी उदया बनवायची पण तरी पण नाही खूप कमी आहे असं म्हणजे बटाटा खाती त्याच्यानंतर भेंडी खाती आणि पनीर एवढे तीन तीन सोडल्या तर नाहीच कुठली परतच येते भाजी मग ते त्यांच्या मिस खायला पाहिजे खरं नाहीतर मग ते स्कीन त्रास ह्याचा त्रास अे सुरू होत त्रास तिला हा ते पालेभाज्या जात नाही ना पोटात
हो
आता आमच्या वेळेसारखं नव्हतं आम्हाला आमची आई मारून खाऊ घालायची
हो ना
पण आता हना पोरांना नाही ना त्यांना हात सुद्धा नाही लावू शकट खूप नाही आमच्या वेळी आम म्हणजे सगळ्या भाज्या म्हणजे जे डब्याला देईल ते संपूर्ण नाहीयच-
हो आपण खातच त्या वेळेला मी येनच आपण-
तेच क आणि आपल्याला असं काही चॉईस नव्हती की हे नाहीत ते ते नाहीत ते तसं का न्हवत जे घरात बल ते एकच डब्यात घेऊन जायचं सगळ्यांना मग ते सगळेच भाऊ बहीण सगळ्यांना एकच डब्याला
हम्म आजकालाघय- ला खायला
हा बाहेरच म्हणजे जास्त ते पिझ्झा म ते ह्याच
ते कधीतरी ठीक आहे पण ते सारखं पण नाही चांगलं
हा शरीराला चांगलं नाही ते पण हम्म हम्म
हम्
तेवढं होतंय बाकी तुमच्याकडे पाऊस आहे का
नाहीय पाऊस नुसतं घडघडतंय
हम्म हम् हम् ह् आम च्या तुमच्या आमच्याकडे नाही अजून वाट बघ बघ तोय आम्ही पावसाची आम्ही बघतोय शेतकरी बघतायत
हो ना इकडेपण नाय झाला का
नाही झालं होत पण असं म्हणजे खूप असं जोरात आलाय आणि पूर्ण सगळंच असं ओलं झालंय थंड झालंय वातावरण असं नाही झालं अजून येत नुसत त असं आणि आपलं नुसतं ढग काळे होतत असं वाटत खूप येईल
हा
ते येत काय नाही पाऊस हम्म आणि ते सकाळी मग अ काय होतं आ आमच्या इकडे कसं वाळवायला कपडे वाळवायला वगैरे असं गॅलरीत जा ढग असल्यामुळे ते सारख लक्ष ठेवाव लागतं पाऊस आला कि
हो पावसाला की काढावं लागतात ना
काढाव लागत पळावं लागत नाहीतर मग ते ओले झालेतें एकतर घरामध्ये त्या खूप वास नाही का कुबट वास येतो घरात हम्म आणि इथे काय असं गाव तर काय असं मोकळी जाग नसती की चला मोकळं असं टाकलं आणि नाही एका दोन चार तासात वाळून घरात घेतले कपडे
हो
ह्ह्ह इथे तस नसतं काही त्यामुळे ते जरा जास्त अजून लक्षच ठेवावं लागतं आलाय का पाऊस आला सपोज
हो
हम्म हम्म हम्म
स्टँड वरच घालतो कपडे वाळत पावसाळ्यात
हा ना पण ते वाढतात का पण स्टँड वरती
फॅन चालू असतो ना त्यांच्या हवणे सुक
हा म त्याच्यासाठी फॅन दि चालू ठेवा लागेल दिवसरात्र
नाही नाहीस त्याच्या साठी नाही आम्हाला ठेवावंच लागतं कारण एवढं गरम होतं की बाहेर पाऊस जरी पडत असता ना तरी आतमध्ये गरम होत असतो आमची सवत सवय झाली ना त्यां ते फॅनची ते फॅन असल्याशिवाय झोप लागतच नाही अंगावरती घेऊनच झोपायचं फॅन चालू ठेवायचा
हा आता ती सवय झाली कि फॅन चालू असलाच पहिजे
हो
नाही आमच्या इकडे आता मध्ये अ खूप जेव्हा टेम्परेचर जात होतं ना अडतीस वगैरे जात होतं तर तेव्हा म्हणजे पर्यायच नव्हत कूलर आणि हे म्हणजे कंपल्सरी कूलर फॅन दोन्ही चालू पण आता थोडसा गारवा झालंय. तर मला नाही गरज पडत फॅनची म्हणजे सध्या तर नाही गरज पडन.
आमच्या कडे पावसात पण गरम होतं थंडीमध्ये पण गरम होतं त्यामुळे पाऊसच असतं तरी पण फॅन चालूच ठेवावं लागत. हम्म.
हम्म हम्म. तुम्ही अ कशी दोडक्याची भाजी कशी बनवता सुकी बनवतात का रस्याची
सुकी बनवते कधी-कधी रस्याची बनवते दोन्ही प्रकारे बनवते.
हम्म हम्म हम्म. कशी कशी बनवत रस्सा कसा म्हणजे कशी बनवतात त्याची काय रेसिपी रस्याची?
रस्सा चे आम्ही म कधी-कधी मसाला वाटून तर तेलं, खोबरा वगैरे कच्चा किंवा पय असा असा आला होता म्हणून आज फक्त ते टोमॅटो, कांदा आणि शेंगदाणेचा पीठ टाकून केलेली. थोडीशी थोडीशीच पातळ केलेली हो बरं.
चिरलेला कांदा बारीक
हा कांदा, टोमॅटो नंतर शेंगदाणयाचा पीठ टाकून केली.
हम्म वाफेवरती फक्त शिजवळलेली.
हो.
हम्म. ते ब भाकरी बरोबर म्हटलं तर र ह्याची मसाल्याची चांगली लागते ना. ह
हो.
हम्म, काळा मसाला वाटलेला म
हम्म.
हम्म. नॉन व्हेज तुमच्याकडे खातात
हां
नॉन व्हेज खातात का म्हणलं तुमच्याकडे?
नॉन व्हेज खातात आमच्याकडे मी नाही खात हम्म.
अच्छा बनवतात ग बनवा लागतं.
हो बनवते ना साफ बिफ नाय मी तिला करत हात नाही लावत ते बनवते. साफ करून देतात खाणारे. फक्त आपल्या सडा करून फोडणी द्यायचे. आमच्या कडे भरपूर असतात मच्छीचे प्रकार खूप असतात.
जास्त करून मच्छीचे प्रकार
होय.
हा हा हा. आमच्याकडे वनी हा आम च्याकडे जास्त चिकन, मटण सोडे सोडे, बोंबिल मच्छीचा आमचं तर इथे काय होतं असं ताजं मिळत. नाही नाही का कुठं असं जवळ काही धरण किंवा असं काही नाही त्यामुळे अशी ताज्या नाही मिळत कुठं.
इकडे आमच्याकडे खूप मिळतं मच्छीचा बाजारच बर तो पूर्ण
हा ना म इकडे हा हा हा मग ते सगळेच प्रकार तुम्हाला माहित असतील मच्छीचे वेगवेगळे
तेवढे नाहीत मला माहिती पण भरपूर प्रकारचे असतात मासे मी कधी आणले पण नाही ना मला
हा हा नाही मी मी अजून म्हणजे कधी बनवलेच नाही मासेच कधी बनवले नाहीत, बघितलेच नाहीत कधी समोरून अशी
गावाला पण नाही आला तुम्ही
नाही म्हणजे आणतात पण मी कधी असं म्हणजे नाही क. कधी बनवले नाही घरात अशी
हम्म
किंवा बघितले नाहीये समोरून अशे म्हणजे आलं तरी डायरेक्ट ताटात येतं त्यामुळे ते काही बघायच पण प्रश्न आहे मग ते आई किंवा सासूबाई त्या दोघींना म्हणजे येतच चांगली मग गावाकडे गेलो की दोघींपैकी जवळजवळ माझं ही सासर माहेर तिकडे म्हणजे तिकडे आहेत त्या आमचे सासू राहतात चुलत सासूबाई तिथे माहेरचे इथे
हा हा
त्यांच्या ते पण म्हणातात शिक म्हणतात पण आता काय होतय म. आमच च्या घरात इकडे म्हणजे कोणी खात नाही मुलीला जास्त आवडत नाही हे खात नाही आमचे मिस्टर त्यामुळे नाही जास्त बनवले जात ह ते चिक चिकन आणि मटणचे प्रकार भरपूर होतात
हो
हम् बाकी आहेतत की काय चाललं तुमच्याकडे
बाकी काय नाही थोडं शिलाई काम पण करते घरी
हा हा काय काय काय हे करत शि.. हे करता तुम्ही ब्लाऊज वगैरे शिकतात का
मी माझे माझे शिवते ब्लाउज पण शिवते ड्रेस पण येतात मला शिवायला बाहेरच नाही हम्
ह ह हम् मग बाहेरचे पण घेतात का ड्रेस
नाय माझी माझी घरातच शिवते कधीतरी मशीन काढते ती ठेवायला जागा होतं नाही ना
हा हा ह
त्याला छोटी बनवून घेतली जेव्हा काम असेल तेव्हा काढते व्हय घरणं सारखं सारखं शिवतात
हा हा त्याला भरपूर जागा आडते ना घरामध्ये
हो
हम्म मग ते अ.. पसारा पण भरपूर दिसतो घर ते
हो हो हो
एवडं आहे हम्म पण चांगलं आहे कि तु तुमचे म्हणजे स्वतःचे जरी येतात तरी तुम्हाला असं. की बाबा मला पाहिजे आता तरी तुम्ही ही लगेच शिवून काढू शकता दोन मिनटातच अ.. ती बाहेरून ते द्यायचं तरी फोन करावा लागतो तर चार वेळा झालाय का यायला म्हणजे घे घ्यायला येऊ का असं होतं आणि खूप शिलाई हे म्हणजे पाचशे हेच्या पासून सुरुवात खूप शीलाई आहे बाहेरपण हम्म चालेल मॅडम
आले का बर बर चालेल चालेल चालेल चालेल ठीक आहे नंतर मी करेन कॉल येतो नंतर
हो हो चालेल चालेल ओके तुम्ही सांगाल कीती वाजता चालेल तुमचं जेवण झाल्यानंतर करा मग
हो हो चालेल ठीक आहे
हा हा फक्त मला फोन करा आधी साधा
हो हो चालेल
ठीक ठीक